शुभदुपार
हा शुभ सकाळ तुम्हाला
हा हा
काय करताय काय नाही बस
बसल ह
हो काय नही हो शॉपिंग ला गेली होती
अच्छा
हो बापरे किती प्रचंड गर्दी तिथे
अरे बापरे
खूपच त्यापेक्षा म्हटलं ऑनलाईन शॉपिंग केलेली बरी
आणि गर्दी परत तुम्हाला जाता येता ऊन किती लागेल असेल किती ऊन आहे बाहेर
हो बापरे इतक उन मग मध्येच ट्रॅफिक मग तिथे मॉलमध्ये मग म्हणजे इतका वेळ वाया गेला तिथे जास्त. आणि मग म्हणजे इतक्या वर्षे प्रचंड असे हो मग कस आपण मग गरीब असता मग ऑनलाईन शॉपिंग केलेली बरी ना.
होव ऑनलाईन मध्ये काय री टर्न पण करता येते ना नाही आवडलं तर, इथे पण परत समजा अ नाही आवडलं तर परत जा, परत हे करा बिल सांभाळून ठेवा.
हो आणि पण तस घेत नाही पण चेंजेस करून देत नाही पण वरून त्यांचे बोल हा हो ऐक करु बघतात दाखवतात की आ मी नाही परत करून देणार किंवा आमच्या दुकानातलं नाहीये असं. सांगून देतात वरून.
हाव. आणि ऑनलाईन मध्ये कस आपण एखा एकदा मागवल माहित पडलं आपल्याला ही साईज येतेच बा. आपण ती साईज मागवली तर मग काही प्रॉब्लेम नाही येत.
प्रॉब्लेम नाही येत तसे म्हणजे घरी बसून आपल्याला खूप व्हरायटी पाहायला भेटते.
हा आणि काय आजकाल ते वे आपले युट्यूब वर व्हिडिओ पण येतात बघा अ किमान हा यु ट्यूब वरती व्हिडिओ येतात कि बॉ हे अस अस दिसत ह ड्रेस अस त्या लिंक वरून मागवलं तर.. पण वस्तू चांगल्या मिळत
हो मंग आणि इन्स्टाला पण तसच आहे. म्हणजे असं कोणी हे करतय ना की म्हणजे, तस करतात बघ काम करता येत का की म्हणजे मीशो नको. प्रेमा होतात त्याच्यानी टकतात किंवा कोणते पण खोडत असत लहान मुलांची तिथ खूप सोयीस्कर झाले आता त्या लिंक मध्ये त्याची आणि घ्यायचं तेथ एकदम परफेक्ट येत नंतर.
बराबर ह‌ बराबर.
मी तर माझ्या मुलीचे मग तसच करते सगळ तिचे कपडे मिशो वरून च मागवते.
अच्छा हा हा चांगलंय
ऑप्शनेस नाऑलाईन
हम्म हो आणि तिथे व खूप सुंदर शॉर्ट्स वगैरे कॉटन कपडा अ सीझन नुसार सेल असला सेलमध्ये मागव तर आणखीन चांगलं हो
हो चांगलं पडतं आणि आपलं पण म्हणजे पैसे सुद्धा वाचतात इतकं म्हणजे खूप कमी प्राईज मध्ये भेटतात तिथे
हो हो मिशो मिशो आजकाल जास्त ट्रेंडमध्ये आहे
हो निशो तो खूपच म्हणजे खूप इतक पुढे गेलयना ते मिशो कोणी पण कोणी पण काही मागवलं का कुठून घेतलं मिशो मिशो म्हणजे खूप पुढे नेऊन ठेवलं त्याला ल
हो आणि बाहेर फिरायला गे आज काल इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत होता माहितीेये की मिशोच चा इफेक्ट कि बा सगळ्या बाया सेमच गाऊन गाऊन आल्या होत्या
पेमस संण त असं वन पीस सारखा ड्रेस ते तो पण भरपूर जणांनी तो घातला आहे हो हो
हा हा हो
म्हणजेी म मिशोवरचा इफेक्ट म्हणजे सगळे मिशोवर स्वस्त पाहून किंवा फिरायला जायचं मग कडे घ्यायचे
हा आणि ते पण सगळेजण ते युट्यूबवरचा किंवा स्टाग्रामवरर लिंक पाहून हे करूनच मागवतात सगळे कि बा कोणी तरी मागवला आहे कपडा चांगला निघालेला आहे सगळ कोणी रिव्ह्यू केलेला असतो तो तर विश्वास असतो ना किं हा चांगलाच निघेल पण माहिती किचन किचनच्या गोष्टी पण छान मिळतात जस ऑइल हा जसं की ऑइल डिस्पेन्सर झालं वॉटर बॉटल झाल्या टिफिन
म आपलं ते स हे आलं आपलं स्टोफ म्हणजे काय आपलं ते बोर्ड येत आपल्याला स्टॉपर्स पण टा आपण ते ते पण छान येत हो म्हणजे असं झालंय की घरी बचून वेळ पण वाया जात नाही आपण नसत म्हणज असं इका आपण बसलेलो असतो मोबाईल पाहतो पण आपणला वस्तो मागवता य ते
हम्म आणि जात का हड अ कश ऑन डिलेव्ही ठेव तर सेफ पमें करून पेमेंट करून ठेवल्यापेक्षा कॅश ऑन डिलेिव्ही ठेवलेला कधी चांगलं समजा
हो नाही पणजे पेमेंट पण केलं म्हणजे पण ते टाकून देतात ते रिफंड नाही जर आल किं बा आपल पार्सल नाही आलो
कध हा कोणी कोणी म्हणते की त् द प्रोड घ्या टाल्याच्याड ला दुसरं काहीतरी घ्यावं लागतं
हो बाकीच मग कसं नाही तर टाकून देतात माझं तसं चालं म्हणजे एक दोन वेळेस मी नाही घेतलं पण त समगनी फण टाकून दिलं पूर्ण म्हणजे आपले पैसे पण काापत नाही म्हणजे ते म्हज एकद बाकी बाकी कस इलेक्ट्रिक वस्तू मगोलिक होडसय हो
हा ते टेस्टिंग समजा पण ज्वेलरी पण ट्राय करायला काही हरकत नाही
हो ज्वेलरी फक्ती इलेक्ट्रिक वस्तू म्हणजे आपण अस मोठी मोठी वस्तू मागत ना काही ते घ्याय मा का म्हणजे असं नाही माझ
ते तर कसं तसं पण ते रिस्की आहे जसं टी व्ही झालं टी व्ही फुटायचं फ्री हे सगळं थोडं रिस्की वाटतं ते तर कसं
ह इलेक्ट्रॉनिक वस्तू तर कधी पण म्हणजे असं ऑफरमध्येध्ये दिवाळी दसरा असल की नवरात्री असलं की ऑफर असतात चांगल्या तेव्हा हम् हा तेव्हा आप आहे ते घरी आणून देतात इनस्टॉल करून देतात सर्विस देतात हम्
कसे म्हणजे आपण पाहत नाही किंवा त्या स किंवा जुनी वस्तू रिपेअर करून पण देऊन देत आपल्याला असं पण असतं क ऑनलाईन मध्ये त्यांच पेमध्ये स्टॉकनी रिटर्न केलं अस युज कर तर ते पण आपल्याला म न नऊन देत ना आप पण लॉस होत त्याच्यात बाकी मग आता अस ठवलंय त्यांनी कि रि पण के नाही रिटनची पॉलिसीय. कॅन्सल करून दिली त्यांनी.
ओके. असा. ना ते नाही परवडत मग. हम, हम्म. नाही परवडत. आपल्यासारखं सर्व हो मागवते ना. मी पुष्कळ मा माझ्यापेक्षा जास्त तर पण सगळे. म्हणजे मागवते. तर काही हे नाही. पण मागवते. जस मी आता ते, ऑर्गनायझर मागवलं होत. बुक ऑग ऑर्गनायझर परत ते, ज्वेलरी ऑर्गनायझर, ता येतात ना. ते दोन - तीन आणि एक गिफ म्हणजे, असं एक कार. रिमोट कार. हा. कोणाला आ म् रिम, असं गिफ्ट. हा टॉईज. परत गिफ्ट द्यायचं असल कोणाला, तर वॉटर- बॉटल. वगैरे आणि कोणी - कोणी काय करत, माहितीय का? अ म्हणजे जसं आता एखादी वस्तू आवडली, दुकानात. पटकन फोटो काढतात. आणि बटकन ते कॅमेऱ्या थ्रू. त्याच्या टाक तात. आणि याची प्राईज आणि त्याची प्राईज, कम्पेअर करतात. म्हणजे त्यांना योग्य वाटले. तर ते मागवतात. किंवा तिथून घेऊन येतात. समजा, ऑनलाईन अव्हेलेबल नसलं, तर ऑफलाईन घेतात.
अन् कोणाला गिफ्ट द्यायचं म्हटलं, म्हणजे दुसऱ्या गावाला. आपण तिथे सुद्धा आपलं पेमेंट करून. पेमेंट शकतो. इतकं तर म्हणजे खूप चांगलेय ते.
खूपच चांगलं वाटतं. युज होतो त्याचा. रक्षाबंधनच्या वेळेस कसं आता, पहिले पोस्टनी राख पाठवत होत वगैरे. आता ते काही नाही राहिला. हम्म, आता असं कोणत्या पण, हा. ऑनलाइन बेस् कंपनी. जस अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो अ आहे मिंत्रा आहे. याच्यावरून घ्यायच्या
आता मी भाजी सुद्धा, ब्लीनकिट ऑनलाईन मागवून घेतो.
अ हो, हो. ते तर एक
चांगलं. म्हणजे फक्त दुधची पुडी मागवायची राहिली का, तरी ते, घरी द्यायला येतात. म्हणजे ते आपलं पाच मिनिटसाठी पण, जायचं काम नाही.
हो आपण कधी बिमार असलो. काही झालं. समजा, बरं नाहीे ब आता मला आता मी जाऊच नाही शकत. त्यावेळेससाठी तिथे एकदम बेस्ट आहे.
एकदम बेस्टय. म्हणजे घरी कोणी नाहीये. फक्त लहान मुलंये. आपण नच ते आजारी पडल. त्याच्यावर त खूप चांगलंय म्हणजे ते.
हा जेवण पणत भेटतच समजा. आज म्हणजे फूड पण त्या ऑटो हा फूड हा. आपण फूड पण अ झोमॅटो, स्विगी परत कोणी - कोणी त्याचा असा, शॉपिंग करायसाठीच युज नाही करत. कोणी- कोणी काय करतो. आपल्या स्वत चा बिझनेस करून, त्याच्यात ते प्रोडक्ट लिस्ट करतात. आणि स्वतः म्हणजे घरी बसून फोटो काढून त्याच्यात टाकतात. आणि लोक आवडले, घेतलं की, बरोबर आप डायरेक्ट त्यांना पैसा भेटतो. असे, छोट्या गावातल्या, लोकांचे पण प्रोडक्ट असतात, त्याच्यावर.
हा सगळे असतात ना. म्हणजे अस त्यांच्यासाठी अस बिझनेसमनसाठी. म्हणजे खूप छानय ते. ऑनलाईनच.
ह, ह. आणि पर्सनलाइज ह पर्सनलाइज गोष्टी पण भेट नाही आजकाल पॉकेट वर तुमचं, पर्सनल नाव लिहिलेलं. वॉटर - बॉटल, डब्यावर, ग्लासवर. हम्म. खूप छान - छान असं, ब - बनवून देतात त्या.
तस ऍप असं ओपन करतात ना, ते त्यांच असं. प्रसनल ओपन करून देतात. त्याच्यावर म्हणजे, याच्यावर तुम्ही लिंक टाईप करा. मी त्याच्यावर तुम्हाला टाकते. असं सांगतात ते आता. म्हणजे छान येत ऑनलाईन. ऑफलाईन पेक्षा तर, ऑनलाईन म आता खूप जास्त लोकांना युज करता येत.
हो हल्ली कोणाला वेळ नाही ओ वर्किंग असतात सगळे, वर्किंग लोकांना वेळ नसतो, इतका त्यांना हा आणि सुट्टी मिळाली की त्यांना असं वाटते नको बाबा आज मला बाहेर नाही. जायच, आज मला घरीच आराम करायचा.
कसं म्हणजे माणसाचं पण. तसं अस ना वर्किंग यायचं मग आपण सांगायचं त्यांना डीमार्ट मध्ये चला इथे चला त्यापेक्षा ते तेच सांगत घरी मागवून घ्या.
हो म आणि ऑफर पण असतात ना?
हो भरपूर वस्तू पाहयला भेटतात आतश्या. तसंच भरपूर वेळेस.
आणि हॉटेलमध्येध्ये पण गेलं. समजा खायला पण जातो आपण, चला जाऊ खायला बाहेर म्हटलं की ती वेटिंग असतात नाही ते, दीड दीड तास दोन दोन तास. तर लोक वेटिंग करतात. फूड साठी बाहेर
ते आपण मिीटिंग करतो मग बसतो. ऑर्डर दिल्यानंतर पण अर्धात असं येत नाही. त घरी म्हणजे कसं आहे. आपण मागवतो, अर्धा तासात आपलं जेवण घरी बनत असत आपल.
हो आणि. घरी शांततेत मस्त आपलं बसून एवढ्या गर्मीत बाहेर जाण्यापेक्षा, घरी एसी लावून बसून खाल्लेला परवडते.
हम्म
हम्.
चालेल बोलू मग ना आपण नंतर चालेल हो.